हॅलो हा मी बरी आहे. तुम्ही कशा आहात ताई? होय बीड ला मुलं दोन्ही शाळेत गेलो ओ
कोणत्या शाळेमध्ये जातात.
अ मुलगा जिल्हा परिषदला आणि मुलगी आयुर्गलम मुग बधीर विद्यालयमध्ये आहे
बोका.
हम्म पा
हा हा हा.
हा कालपासून तिची शाळा चालू झाली, आणि मुलाची सोमवारपासूनच चालू झाली.
हो का. आणि प्रवास कसा येणार. जा म्हणजे. जाण येन कसं करता.
मुलाला शाळेतर्फेच रिक्षा आहे.
हा.
शहा पण आपण लावलेला आहे. म्हणजे मुलींची निवासी शाळा नाहीये ना.
हा हा हा हा हा.
प्ले कर
येऊन जाऊन प्रवास येऊन जाऊन, प्रवास करते अच्छा चला येऊ. जाऊन मग स्वतःचा सगळा खर्च खर्च वगैरे आपला असं ना.
हा बाकीचा सगळा खर्च आपला पुस्तक वगैरे भेटतात शाळेतून. पण वह्या शाळेचा ड्रेस हे आपणच घ्यावा लागतो, मुलीला मुलाला सगळं भेटतं त्याच्या त्या जिल्हा पुरीशर्मग हा बुटापासून भेट. त त्याला.
हा हा हा आणि मुंटाबेला काय हॅलो मुलांना.
अ आज काय सोयाबीनची कोरडी भाजी, आणि चपाती.
हा ना दोघांना पण तेच दिलय मग आपण काय काय खातो, घरामध्ये कडधान्य.
पुन्हा आक्का मसूर.
हा.
हरबऱ्याच्या उसळ पण खातेेत कधी कधी पण मुलीची शाळा दिवसभर असं. ते ना सकाळी दहा ते पाच. एकटा असल्यामुळे तिला भाजी पुोळी दयावीच लागते. अ सध्या आता भाजीपाला महाग. महाग झाल्यामुळे मग घरच्याच डाळीचे सांडगे. घे कुठं सोयाबीनच्या वड्या मी अशा पालेभाज्या नाइ देत जास्त भाजीपाला खूपच महाग झालाय ना.
हो हो हो सध्याला भाजीपाला आणि उन्हाळ्यामुळे पाऊस नाइ ना तिक तिकडे पाऊस पण नाया ना.
हा पाऊस काहीच नाइ याय मरणाच ऊन हाय.
हा अजून जून जून महिना लागलाय पण अजून काय पाऊस झालेला नाइ मनाव असा.
हा नाइ आम्ही पण येत इथं नव्हतो तच आईकडे गेलो हो सुट्ट्याला एक दीड महिना आईकडच होते मी.
हा का सूट्याला मुलानां घेऊन गेल्या होत्या ना.
हा मुल अ आपलं लातूर जिल्हा
हा हा हा लातूर मध्ये कोणतं गाव? हा ना.
हा म्हणजे आमचे वडील होते तेव्हापस म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदर पासुन म्हणूनच लातूरमध्ये स्थायिक झालेलेत मग आता जागा वगरे घेऊन घरं ते बांधलेत मोठ्या भावाचं झालंय लग्न बारका अजून लहानच हाय ना.
हा हा हा बारका हा होईल तेज पण आत ती योग असतात.
हा नाही लहान नाही ना आ कीन वीस वर्ष वीस एकवीस वर्ष अस
अच्छा.
हा वय नाइ अजून त्याच आणि सध्या वडील आमचे लहानपणीच वारलेत ताई म्हणजे मलाच कळत नाइ तर माझ्या भावांना तर आठवत पण नाइ.
अरे बाप रे.
हा आ खूप लहानपणी म्हणजे दोन हजार मध् ते वडील लं गेलेलेत
अरे बापरे.
हा आणि य म तेव्हापासून त आईने एकटीने सांभाळ केलेलाय आमचा
अच्छा. आणि आई काय करते? ती मजुरी मोलमजुरी
हा आई पहिलं मोलमजुरी करायची मग नंतर हॉस्पिटलमध्ये काम केलं. मग आता जस मोठा भाऊ करता झालाय तसं आता आई घरीच आहे, म्हणजे आईला पण आता गुडघ्याचा त्रास वाढलाय ना! त्यामुळ आता आई सध्या घरी जास्ते घरीच तीला थोडस थोडंफार कप कपड्याचं दुकान टाकून दिलंय आणि तेच करती ती
हा मोठ्या भावाच पाठीमाग किती कधी कधी लग्न झालं मोठ्या भावाचं?
आता झालं दिवाळी झाल्यावर.
हा का
हा छान झालं आणि आपणच करून घेत- लं
आणि त्याची बायको कुठलीय?
अ लातूर जवळचीच आहे भातांगळी म्हणून छोटस गाव आहे.
हा शिक्षण वगैरे शिकली असल ना.
दहावी शिक्षण झालेलय ती- च मग आता तिला उन्हाळ्यामध्ये तिला आणि माझ्या मुलीला दोघींना पण मी हिंदीचे क्लास लावले होते.
हा हा हा हा
म्हणल काहीतरी कला अंगामध्ये पाहिजेच ना.
पाहिजे ना आंगामध्ये कला पाहिजे.
हा आणि मी पण दोन तीन लग्नाचे रुखवताच थोडंफार होते विणकामाच बनवून दिलं तिथे आई जवळ होते त्यावेळेस ते आपल झुला, मिरर, गणपती वगैरे असे
हा हा हा हा हा हो ना अच्छा
स्वयंपाक झाला?
हा हो स्वयंपाक झाला. काळा वाल बनवलाय. चपात्या बनवल्यात.
हां.
अ दोन, तीन अ परत डाळ भात बनवलाय. आता सुकी भाजी बनवायची हे आण मंग आहे ते आणि मग मोठा दादा येल कॉलेजला. हा बारका ये. ती आजून त्याला पण जायचंय त्याच करून आवरून देतेय सगळं आणि त्याचे पप्पा जाणार ड्यटीला दुपारी जातेन. दुपारची ड्युटी असते आणि अ मी आपलं घरातलं काम. करून पुढच अ बाहेर जायचे जरा.
हो शिरूरमध्ये स्वतःच घरे ताई?
हो. स्वतः म प्रॉपर इथलीच हे ना स्वतःचच घर आहे माझं. हा शिरोर मध्ये स्वतःच घर हे माझ आणि परत इथून एक पंचवीस अ तीस किलोमीटर गाव आहे माझ प्रॉपर माझ गाव तिथं माझी शेती हे पाच एकर शेती हे त्याच्या पुढच्या साईडला नऊ करशेती. हे अशी नळन आहे मला एक हा तेरा चौदा एकरशीती आहे चौदा इकर.
आणि माहेर कुठलं?
माहेर माझं नगर हे.
व्हय.
हो माहेर माझ नगर हे. आणि अ नगर ह
मग नगर ला आल्यावर कधी येत जाण. इकडे बिडला
अग बिड त्या दिवशी मी शेवगावला आले होते. त्या दिवशी मी शेवगावला आले होते. पण मी बीडला आले ना की तुझी ह्या वेळेस नक्की गाठ घेते कारण की मी हे ना बीडच्या जवळ जवळ येऊन कितरी वेळा पाठीमाग येते आणि काय होत माहितीय हे का प्रवास असतो आण पण आणि खूप वेळ लागतो संध्याकाळी रात्र होते आणि मग परत असं वाटतं गाड्या भेटतील का नाही भेटणार.
होय मग काय एक दिवस मुक्काम करायचं असं थोडंच लोकांच्या घरी राहायचंय.
कामाचा प्रश्न नाही ग पण घरची पण सगळं. बघावं लागत ना घरी लई मोठं राष्ट्रन हे माझ तू घरी नाही आली ग मस्त आली पण काय तरी दिवशी लई म्हणजे माझ चुकलं पण नाही का असं म्हणजे ना तुला टाइमच दयाल पाहीजे होता मी.
जावूद्या.
झालंय झालं नाही पण आता आहे ना, काय तीज ते थोडस आपण मॅनेजमेंट करत होतो त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. पण ह्या वेळेस हे ना. अ तू कधी पण आली ना मी जरी परी मी तुझ्यासाठी खास वेळ काढणार जेव्हा तुला बोलावणार तेव्हा. ह
नाही आता काय करा अगोदर तुम्ही या आणि नंतर मगं मी येते मगं मुक्क काम आलं न कि या.
हा काय होतं माहितीय का, घरी ये ना इथं घर पूर्ण सांभाळायचं म्हणलं त लय प्रॉब्लेम येतो.
हो ना.
हां हां खूप प्रॉब्लेम येतो अजून दादांच लग्नं लग्नच एक झालं त मग मला काय नाई टेन्शन, पण तथलोग होईपर्यंत जरा थोडस त्याच शिक्षण आज लग्नाचं काय नाय बाई एवढं पोरींचे स्थळ येत्यात ना विचारू नको मीच वयतागते पण काय माहितीय का आ पोर चांगली असले की सगळे येतात अ हे करून पण, अ काय होतंय अजून त्याच वय नाय बजट नाय तसं वय नाय. पायावर उभा नाई आणि लग्न क कसं काय करूंन द्यायचं ना आपण त्याच?
हा ना ते मेन महत्त्वाचं आहे म्हंजे
त्यांना.
हां.
हा हा असं असयना. त्याच्यामुळ मंग हो नाही होत.
अन नाई आवो लग्न पण झाल न घरात माणूस पण आल ना घर सुटत नाई आता, माझ्या आईला म्हंजे अ सून आली तरी पण, आता म्हणती एकटी पोरगी सोडून
नाही ग म्हजे हे तुला सांगू का हे भाहेरचे काम म निघायचं हे समाजकार्याची कामं करते मी जाते ना मला भाहेरून जाऊन घरी करायला खूप त्रास होतो. खूप त्रास होतो पण, कमीत कमी सुना असल्याच्या नंतर तुला सांगु का, ती करीन ना घरातलं सगळं बघन ना. घर सुटतं असं नाई हे बघ, आपण त्याच्यात उतरलोय म्हनल्या च च्यानंतर ते अ करावंच लागतं ना.
हो ना ते तर करावचं लागतं.
हो हो ते करावंच लागतं ना आणि काय करणार मगं, मग घरातला स्वयंपाक असतो सगळं असत. सगळं सगळ किराणा भरणे, भाजीपाला आणणे, बाजार करणे म्हजे ह्या गोष्टी ते सून करील ना हम्म.
नाही पण मुळात आणखीन माणूस घरांमध्ये तिला एकटिला सोडून कशी जाऊ म्हणून ते पण आस
नाई काय नाय काय नाय घरी घरी सो घरी सोडायचं काय. कारण नाई इथ इथं मरणाच तिला काय सोबतीचा काही विषय येत नाही, इथं माझ्या आमच्या घराला पाठीमागून पुढून सगळी कडून कॅमेरे ये माणसं ये. त्याच्यामुळे काय प्रोब नाई ए हां हां. काही प्रॉब्लेम नाहीये.
कॅमेरे आसल्यावर टेन्शनच नाहीं काई.
क काय एकटीच पडलीय कुठं हे होईल अन असं, असं काय नाईये, घर माझं एकदम हेच्यामध्ये य काही विषय हे नाहीये. चल चालतय ठेव का? बोलते तुझ्याशी नंतर हम्.
आव ताई थांबाना थोडसं.
झालंय टायमिंग
म्हणलं कधी येतात म्हणून म्हणलं विचारावं एकदा.
हा हा हा नाही येईल येईल मी. तुला तस कॉल करन.
आता दिवाळीच्या वेळेस या नाही तर
म बघू दिवाळीच्या वेळेस बघू पण येईल मी तुझ्याकडे ना घेईन तुझ्या एवढ्या एवढ्यातच मला अ विचार चाललाय मी तुझी भेट घेयीनच. येयीनच भीडला. बिडलाय ना येईल तिथं एक आज हॉस्पिटल आहे बीडला बघ.
कोणतं?
आचला सर्व हॉस्पिटल आहे.
हा
हा ते पण आमचे ना पाहुणेच लागताय ते भिडलंय त्यांचं त्यांची मुलगी पण डॉक्टर आहे. त्यांचं कोण ल वळा चाललंय या या या या येईल मी येईल. नक्कीच चालतय ठेव आता चालते ओके हा.
ह